काय हो.
हॅलो!
हा ते बारा मिनिटं झाल्या आपोआप कट होत काय कॉल.
होय होय.
हम् ते मला माहित नव्हतं मी म्हटलं कसं काय कट झालं म्हणुन.
हा बोला?
अचछ मवज नवाज बंद करते.
हॅलो! अरे ते का हे बांधायचं आहे. बर विसरलो गणी साठी. ते कपड जरा कुठं ठेवलंय बघ मी. त वळ काढाल तु माही ते काय आपण
अरे राजातला ओत्कवर फते क ंद तांदूळ बगगड पडेल. तरण बघ काही का र हॅलो!
वॉच कंपनी हॅलो!
सांग
कामात आहेस काय
नाही नाही हे कट केलं की सांगते नंतर ना बोला की
हम्म तेच म्हटलं कामात असेल तर उगंच डिस्टर्ब नाही म्ह
नाही नाही आ बोला नाही नाही
ह नाही नवीन नवीन असं तस जरा असते म्हणून मग हा हा कुठ फिरायला गेलतो?
फिराई कुठे आमचं लग्न झालं त्यानंतर ना खूप ऊन होत
हा आता खूप पाऊस आहे काय?
पाऊस आहे चालले आता बघायचं तुमच्या इथ गणपती वगैरे होतात
हो आमच्या इथ गणपती असते
होय
हम्म मग चालू असते आता मधी गर्भा केलता नाही सगळ्या महिला मिळून गरभा वगैरे खेळ यतो
हा हा हा
आता पण चालूय आपल्यानी बघू कोण कोण तयार होत
हा म्हणजे गौरी गणपती वगैरे
हम्म असतात हो.
छान वाटतय तेवढंच
छान वाटते आणि ते खेळतात ना भरपूर जण.
होय कसं मंडळा गल्ली गली ल्यामुळे ते भारी वाटतात बायका वगैरे भरपूर
होय होय आणि वेळ मिळत नाही ना बायकांना आधी मधी कधी.
नाही हो एकत्र येण्यासाठी ते तेवढाच दिवस
तर सण असलं की तेवढं जरा एक एकत्र येतात जरा तेवढं बोलणं ते होतंय ना
हा हा नवरात्रीत मग नऊ रंगाच्या साड्या वगैरे नेस
होय होय होय भरपूर असते इथ आमच्या इथं कस चिठ्ठ्या वगैरे करतात ना देवीला नवरात्रमध्ये त्यामुळ बायका आरतीला जातात हम्म म्हणजे तिला कोणकोण असते ना त्यांची नावं लिहून अस चिटी टाकायची मग त्यात साडी वगैरे कोणाला ऐकायला लागते असंय हम्म त्यामुळ त्या आशेन बायका जातात ना सगळ्या आवरुून वगैरे छान होय भरपूर येतात भरपूर बायका असत्यात. गणपतीत पण भरपूर असते. हम्म तुमच्या इथ असते की नाही?
होय असते की मोठ्यानं असतय आमच्या इथ.
असतय मंगळागोर वगैरे करताय की नाही?
हा मंडळात वगैरे असतय की
मंडळात म्हणजे घरी तुम्ही करताय कणी?
घरी म्हणजे गौरी तेवढी बसत्यात.
हा
आणि ये बघा मी मंडळात ग गौरी गण म्हणजे गौरी खेळायला मंडळात असत्यात.
हा हा फिराय वगैरे कुठे गेलता कि नाही. छान वातावरण झालेय.
जायच आता चालुय प्लॅनिंग फिरायला जायच.
या या वातावरणात छान वाटते फिरायला. सगळ्यात भारी महाबळेश्वर. महाबळेश्वर ला छान वाटतय निवांत.
करायच म महाबळेश्वरच.
हम्म
हम्म
आपल्या कोल्हापुरात पण आहेत सोडा भरपूर.
कुणीकड कोल्हापुरात.
आपल आंबोलीच आहे. परत पन्हाळगड आहे. तर छान केलेय पन्हाळ्यावर पण. पॉइंट वगैरे मस्त हो होय पन्हाळ्यावर पण छान केले.
हम्म हम्म
परत आपल्या इथ आता गगनबावड्यात पण छान आहे लोकेशन‌. ते अंधूर डॅम वगैरे आहे ना
हा हा
तिथ पण छान आहे. मस्त आहे. तो पण पॉइंट छान आहे अंंदूर डॅम.
हम्म हम्म हम्म बघायच आता. असते नाही आता, आता जेवायच आता तुमचा कॉल ठेवला की जेवायच.
हो का बर बर ठीक आहे. मग ठेऊ काय? जेवणार आहे काय?
नाही नाही बोला की.
तर म्हणत नाही ना, म्हणजे अस सगळ्यांचे अस कॉल आता येतात.
म्हणून मला हसू आले. तेनी समोरच होते म्हणून हसू यालत.
म्हणजे कस, त्या वेळ अरे माझ्याशी बोल. माझ्याशी बोल. अस होत नाही ना.
मान्सून सेलला वगैरे कोणीकडे गेलता की नाही.
मान्सून सेलला गेलते की. मोरणी
म्हणजे म्हणजे माझी मैत्रिण पण एक गेलेली. ती पण मला ते मोरणीचच सांगितली. त्या ह्याच्या इथ ना कोणत ओ, पू ना गाडगीळ च्या तिथे ना.
हा मोरणी आपल हे पी एन जी च्या खाली.
पी एन जी च्या खाली. हा हा हा
कस त्याचा म्हणजे विश्वास बसलाय ना, ते जरी म्हणजे ऑफर मध्ये काढलेला असला ना, तरी पण त्याच सूत छान असते. मोरणी
होय का, म्हणजे मी कधी गेले नाही. फक परवा माझी मैत्री तेवढी सांगितली की मी तिथे गेलतो. आणि म्हणजे तिने पण काहीतरी सेट वगैरे घेऊन आले वाढतं.
हो म्हणजे त्याचं कापडच छान असते मोरणीवाल्याच.
होय काय? मग जाऊन बघते मी पण जाऊन.
छान आहे. कन्हया भरपूर ठिकाणी लागलय कन्हयात लागल मैत्रिणीत लागलय. भरपूर ठिकाणी सेल लागलाय.
ए कट झाला की.
काय ते?
हम्म - कट झाला एक कॉल.
हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा बोला की.
अबग संतोष मानसी नाव यायलय काय भानगड?
तेच नाव येतय. तेच नाव आहे माझ.
तेच आहे होय. त्यात वेगळं दाखवतंय म्हणून म्हटलं. तुमच आडनाव गडतारे आहे?
हम्. पावणेे येत - -
मला वाटल फोन नाही -नाही आम्ही साळी येतोय. आवाज जरा स असं आवाजावरन असं वाटाय लागलय ना? जरा असं म्हणजे कुठतरी आवाज हा ऐक कलंय का काय असं. असं वाटय लागलय. हा म्हणून म्हणजे की दम आता मी नाव बघितले ना म्हणू म्हंटलं.
हा हा.
तुम्ही कु म्हणजे कॉलेज ला वगैरे कुठ होता?
ब ये डी के टी मध्ये.
डी के टी ला होता होय मी हा - हा
हा हा तुमचं काय झालंय? गोविंदरावला काय?
हम्म मी बारावी केले. अकरावी बारावी सरळ टेक्निशियन केले ना? हम्म.
हम् हम्म. मग?
तुमचं काय झालंय शिक्षण?
माझ इंजिनीयरिंग झालंय.
ह. मग जॉब करत नाही तुम्ही?
हे होते मी करत. पण लग्नाच्या आधी.
म आता?
आता आता थोडं आता कसं नविन असल्यामुळं घरीच आहे.
हा.
मग आ दिवसानंतर न मग परत बघायचं.
नाही नाही करा जॉब. कारण एवढं शिक्षण घेतलंय म्हणल्यावर त्याच कायतरी हे व्हायला पाहिजे ना आम्ही कसं अर्धवट शिकले ना बारावी पर्यंत झाले त्यामुळं आम्हाला मार्गदर्शन करायला कोण नव्हते ना
हा हा हा हा हा काहीतरी कोर्स वगैरे बघितलं तर चालतोय बघायचं म्हणजे तसं पण वेळ पण पाहिजे सोडा तसा वेळ अस
हा वेळ तस वेळ मिळत नाही ये कस पोरां पोरांचं कणी आवरून त्यांना सोडून तेन यायचं म्हटलं की निम्मा वेळ त्यातच जातोय डब्बे वगैरे करायच परत आणायचं परत सोडायचं
हा हा.
आणि टायमिंग कसं वेगवेगळं आहे ना सगळ्यांच्या
हा हा.
मग त्या टायमिंग मध्ये ते कोर्स जमायला, बसायला पाहिजे ना आपला
हम्म बसाय पाहिजे वेळ
हम्म.. टायमिंग मॅनेज होत नाही.
हम् हम् हम्.
हे. हंम्! आवाज छान आहे हा तुमचा.
काय ते?
नाही खरच छाना आहे आवाज! काय बोली? ह ह.
हम्.
माझी मुलगी म्हणत्या मला पण बोलायचं आहे कधीतरी.
होय काय? त्यांचं म नवीन अँप घ्यायला पाहिजे